हॅलो. अक्कलकोटला गेलता की नाहि
अक्कलकोटला गेलतो कि अक्कलकोट पंढपूर तुळजापूर ते तिनी केलंय
हा हा.
अक्कलकोटला दर वर्षी जातो तुम्ही गेलता.
नाही नाही जायाचं त कड आजुन ते पण छान आहे नाही गेल अजून छान आहे सांगत्यात ना.
छान आहे. आणि स्वामी समर्थांच महत्त्व आहे ते.
महत्व आहे आणि आता आता भरपूर जण ते ते पण देवाला हे करायला ना ठिकाण ते प्रसिद्ध झाले आता. होय किती तरी ला किती जण तरी सारखं जात्यात तिथं.
हम्म आपल्याच कष्टाच नव मातंग मांकांचे पैकी महारांज तेनी सुद्धा स्वामी समर्थांना मानतात. हम्म त्यांचं हे जास्ती आहे.
हा आता सगळीकडे स्वामी समर्थांच आणि बाळूमामांचं जास्त
हा जास्त म्हणलं तर आणि ते गाणगापूर माहितय का हा संत आहेत. गाणगापूर तिथ पण ते हा हा हा हा तिथं पण असं हे म मेका आहे ना
हम्म
काय आहे ना सेम तस आहे तिथं पण. मी नाही गेलो आमच ह्यानी जात्यात. हा हा वर्षातून एकदा हेनी जात्यात. हा हा चांगलं अस आरतीला जायला लागते, पहाटेच्या आरतीला तिथं.
असते अ मला पण ऐकून आहे ताई ते स्वामी सम समर्थांचं गेलेलं नाही कधी क ते पण चांगलं आहे म्हणत्यात. बघायला
होय चांगल आहे तेे गर्दी असते भरपूर तिथे पण आर तिला
हा टोप संभापुरा ऐकून माहीता
हा माहिती आहे. ते माहित आहे.
हम्म हा त्याच पण म्हणजे असं पूर्ण हे त्यांची फी भरून आत जायला मस्त आहे ते. दिवसभर नाही नाही नाही त्यांच साड तीनशे रुपये फी घेण्यात त्यांनी. आता किती केल्या कुणास ठाऊक मी त्यांची होती. अ स आठला गेल कणी म्हणजे लवकर सातल घरात तरी आम्ही निघायचो म्हणजे आठला तिथं पोहचू गेल्याबरोबर चहा. चहा-नाष्टा.
हा म्हणजे ते ह्याला म्हणताय का तुम्ही वॉटर पार्क ला.
नव्हं, नव्हं, टोपसंभापुरला.
हा.
टोपसंभापूरला. तो गणपती म्हणता कनी मोठा. आता मोठा गणपती म्हणला कनी तेच ते सांगालोय. हा तिथंच. तो गणपती तिथंच आहे, हा. आता पाचशे असेल, तेव्हा साडेतीनशे होतं. खर त्यांच दिवसभर खाण पाणी सगळं त्यांचं. असं झाडातून पाणी पडतयं रंगीत ते ना असं बाहेर येतय. तिथं ब्रेक नाचायला असं ब्रेक डान्स परत स्विमिंग पूल तेन असं बरंच काय काय हाय, बघाय सारखं तिथं.
हा हा म्हणजे, चहा-चहा, नाश्ता जेवण तेनचं.
सकाळ संध्याकाळचं जेवण तेनचं
तेनच हा हा.
ज्यूस वगैरे दुपारचं
देत्यात म्हणजे, अनलिमिटेड काय? हा हा पाहिजे.
पाहिजे तितकं खावा.
हा हा.
आणि आपण काय बाहेर नेहल्याल आणि आसतयच.
होय, होय.
मजा येते तिथं, पण आम्ही एक दिवस पूर्ण जातोय खर. आत गेलेलं म्हनल्यावर फी तेवढी भरलेली तेनी ही करून घेत्यात. आता. ं मला जाऊन तरी सठ वर्ष आले, आता लही सोई केल्यात म्हण.
असल हा बदल केला असेल आता. काळा चे हेण सगळे. हवे वा
हा महागाई वाढली खर, आता फी बी वाढल्या. हम्म, मी आता बरेच दिवस त्या रस्त्याला गेलेलीच नाही.
हा.
दीदीचं आणि त्याच्या मी लग्नाच्या आधी गेलेल तिच्या. लगीन झाली एका म
पण क ते अलमट्टी म्हणून हाय. तिथं पण वेगवेगळ्या प्रकार च्या तथ म्हणजे, तो हे काय म्हणत्यात त्या त्या बाय‌. अ तिथं डॅम हाय म्हणजे? हा, अस ते कृष्णाडे्यामतेन डॅम. अलमट्टी, खर तेजा साईड लाच तेनी कारंज्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या कारंज्या असं. अ त्यात लाईट लावल्या वेगळ्या प्रकारच्या. कारंजा तिथं पण पर्यटक भरपूर बघायला असतात.
रंकाळेला केलंय तस आ ह.
तस खरं तिथं जास्त प्रमाणात हाय आणि तिकीट पण भरपूर. हाय तिथं होय.
आमच्या इथं अनेक बघायची कारण म्हणजे तथं बहिरेश्वरात श्रीकृष्ण पाण्यात आहेत पाण्यात मंदिर हाय
होय म्हणजे तलावात हाय का असं समुद्रात
त्याला सगळे पूर्ण कमळ च्यात. चलाव आहे अ वाटय क हम्म पावसाळ्या झाला. इथ नाही कर उन्हाळ्यातच हा उन्हाळ्यात मी आमच्याने जवळ मी जातोय सारखी त्याला पाया पडायला कृष्णाला
हा हा
अ इथे काय तर त्यां काय वेगळंच महत्व आहे अशी झोपलेली. मूर्ते इ ती ते आतापर्यंत उठली काय असं म्हणतत बा उठलेली आता असं काय वेगळ्या वेगळ्या देवांचं महत्त्व असतंय नाही. अशी ज नाही सर खर झोपलेली मुडते आय
झोपलेलीच आहे ह म्हणजे त्यावेळी त्या त्यावेळी त्या ठिकाणी कायत झाला असणार आहे. त्यामुळे तिथे बांधलं असेल तसं
हा असेल कायत
हा काहीतरी घटना त्यांनी घडली असेल.
अर आमच्या इथच एक घानवड्या पलीकड गावात सांगतयात गणी का सेम सैम म्हणून म्हणज अ देव आहे माहि आहे का सैम हम्म असं हम्म. असं कच्छ वाटन असं म्हे हे बैलगाड्या पहिल्या जैत नाही होत्या का का काय वाहनं नव्हती बैलगाडी गेली त्या वाटला पहि काही झा. व्हती पहिल्यांदाच बैलगाडीेली आणि रक्ताात. पाठ व्हायला. रक्ताच पाठवाला म्हणून ून बघितलं तरी त संपाच्या बारखी मूर्ती काली मती म्हणजे असं. च गावला तो दगड पुजला तो वर्षाला एक फूट वाढतोय
हा हा म्हणजे कायतरी त्याचं महत्त्व असणार आहे
हा वर्षाला एक फूट मोठा होतयं त्या आता त्यांनी मंदिर सुद्धा मोठ करतील गेले वर्षा कुठून मोठा होतय
हा हा
हम् हम्
ह् महत्व भक्ती महिमा तेच की
काही नाही काही तर असणार की तुमचं
हा
अ खरं असं फिरायला वेळच पाहिजे आणि वेळ काढून गेल्या शिवाय तर आहे फिरायला एकदम वय गेले की मग माणूस फिरुन काय उपयोग आहे मग जातो म्हट तर फिरायला मिळत नाही
होय होय नाही नाही मार्लेश्वर मार्लेश्वर तिकड गणपतीपळ्या कडे पण ते पण छान आहे मारलेश्वर माहितीय का ह ह अस त्याला पायऱ्या आहेत चढून वर जायच तिथं वर महादेवाची पिंड आहे आणि तिथे धबधबा आहे असं लांबून दिसतोय वरुन डोंगरावरन भरपूर तिथं बघायला तिथं छान आहे हा आणि डोंगरावर असल्यामुळे माकडं तेन तिथे जास्त आहेत
हा मग तशी माकडं मग ते तुमच्याकडे हिच्यायाकडे परशुराम गडवर परस् आमकडे सौंदतीकडं हा सौंदती तथं पण नाही माकड असं हातला न्हेत्यात वस्तू
होय होय मग तिथं मारलेश्वर मध्ये पण तसंच आहे.
हा तसच करत हा हा हा त्याच्यामुळ ह मला पण ऐकून माहित होत ना ते.
त्याला पण पायऱ्या भरपूर येत वाटतं चालायच्या
कशाला परस आमगडला व्हय लय पायऱ्याहायत णजे ते देवळाला दे आई सासरी सोय झालेत ना अजून आम्ही मग त्यांनी सांगतात ते कायतरी तर बरंच कायतरी करायला लागतय नाय. क आ मलां समजत
हम्म हम्.
म्हणून आम्ही
हम्म तिथली पद्धत ते परंपरा करायला लागते अ सौंदती केल्यावर ते परश्रम गड करायला लागतोय.
हम्म मग चिंचणी हम्म मायका चिंचणी आणि आपची वाडी करून म ही ड नरसोबावाडी करून येत्यात. जाताना अदमापूर करते येताना नरसोबावाडी करून येत
नरसोबा वाडीकर आमच इथन जातना कसं जात्यात कुठलं तर नदी त्या नदीला हे करून पुढ जाऊन
हा ती नदी कुठली नदी काय नाव जलकुंड काय ना तर त्याला आम्हाला पण ऐकून माहित आहे त्या नदीला जायला
कुंड हम हम जाऊ आंघोळ करून म तिथं लिब नेसून थडं सगळं
हा लिंब नसून पुढे जात्यात तसच करत्यात. काय नदीचं नाव मला पण तोंड ईना ऐकून माहितेय खरं
नदी नाही ह ती नदी पण हाय त्याच्या पुुढं ते ते जलकुंड कुंड आहे का ते कायत ह जलकुंडच कायतर म्हण तर
असंच काय तर वेगळं म्हणते नाही का वेगळा शब्द आहे त्याला ते तोंडांत येईना झाले आता नंत
हम् झाल हम्
खरा जो आला पाहिजे ह्याला एकदा जायच म्हणतोय जेजुरी का एकदा जायचय मला.
तिकडच की ते पुण्याच्या साईडला.
पुण्या साईडलाच ते रायगडला जातानच जायचं ठवलंय राय गड बघायची एक इच्छा लई आहे
हो हय माझी पण इच्छा आहे
हुं शिवाजी महाराजांचं हे आसल्यामुळ आवड असल्यामुळ ते रायगडला जायचय आहे. च्य
पन्हाळा बघितलाय? सिंधुदुर्ग
अ सिंधुदुर्ग विजयदुर्ग बघितलय. सहल गेलती
हा, हां सिंधुदुर्ग पण छान विजय
सिंधुदुर्ग व्हय ते बी बघायल भारी हाय आस ठिकाण
आणि किल्ला कसला मोठा हाय आत
होय गास जुन्या पद्धतीतलं असं वस्त तू बघायला आता भारी वाटत्यात
हा भारी वाटतय
राजेशवाणी पिचर बघीटलासा?
नाही बघितलं तुम्ही
बघिटला
कुठ बघितला?
मी इचलकरंजीत बघितला पंचवटीला हुं मस्तच पिचर हाय.
काय ते?
पिचर बघायला भर हाय ओ मस्त हाय
नाही आजून बघितला आता देळ बंद पिचर देऊळ बंद दोन आलं नाही
दोन आलाय होय देऊळ बंद वन पण मस्त होता आणि टू बी आता चांगला आहे म्हणत्यात हे झालंय बघा सिगन